हॅलो
हा हॅलो
बोल
तर जेवलीस का
झोपेल होते
ह मपून जेवला.
टास्क कंप्लीट झाली.
पंचवीसता तज सव्वीसावा कॉलचालू आहे.
अजून पाच ग
हम्म अजूनचार त माहिरी फोनसले नाही ना कज दुपरपसून लावात तिला
होय
हम्म कुठे गेलेली कोण का उचल तिला पण ते वाईफ‌ हाय न त मामानात घहरा मग शिकली त ती नको.
मी पलीला साड्या पागेलतो ग
हां हां
डोहाळ जाऊनाची मयूरी होती की चालता वाढतलला ब्लाउज शिवायच अस तंदरी सुती नाती
तसलं ब्लाऊज शिवायला.
तिझं ब्लाऊज आईना दिल त का शिवायला ठीक आहे तर का बहुतेक गाड्या नाही गेल तिथ त्या दुकानात बसलेली.
हम् हम हम हं
असं काय तर झालं मी पण नव्हतो काच दिवसभर
हम ह ह मी आज सांगली साडी कुठे घेतली.
असं भंडारीज मध्येच की
ह मल हम्म किती पर्य तिथे कस आहे
नाही नाही दोन हजार पन्नास चे काटा पदराचीच घी
क सेल तिितने
सेल काटा सल मधला ना म्हणजे जशी पाहिजे तशी नव्हती ग सेल मध्ये मग काय उपयोग आहे.
हम्म बर हा म्हणजे तेी कोणत्या पण साडीवर असं पणणार त िस्काउऊंट जो त अस असला हां हां
ती दोन हजार पन्नास ला मिळाली.
हा लच की चोवीस ला म्हणाल ती
हो आता उद्या करेल कॉल सगळ्यांना.
हम हम हम
स असलाच कराय सांगल ठीक आहे तुमच्या आईना. पण घेऊन त्यानी तर कधी यायचे
होय आता त्यांनाच घेऊन यायला लागेल कारण हेच काही सुट्टी नसणार सम हे
ह हा
दिडवस बरोर ड्युटी असते ना आम्ही दोघी कदाचित बघेर काय म्हणत
तरतील सोर त्यांना बी आवडते न फिरय.
हम्.
रखी मातयार
बघू की
मी पण राहणार आहे बाई दोन दिवस. मला पण कंटाळ आलाय लइ
ह
मी पण जाणार आहे गुरुवारी दुपारी
होय.
शुक्रवारी पण राहायच म्हणालोय आणि एक मन म्हणतय त्यावेळेस हेजी दिंडी पहिलीच की. स्कूल मधली
हा.
आणि ते त्या कारणासाठी पण, हा यू वाटाय लागलय.
होय तसच होतय. पोरांच एकदा चालू झालं की, आता मला तसच झालं की पप्पांच श्राद्ध आलंय पंधरा ऑगस्ट ला. आणि चिवूला स्पीच दिले. तिनं म्हणजे आता पाट बीट केली आणि आता मम्मी म्हणते की पंधरा ऑगस्टला आणि शुक्रवारी शाळा कर आणि ये शनिवारी काय पंधरा ऑगस्टला नाही गेल चालतय. रविवार सुट्टीच हाय. सोमवारी पण लावून द्यायचं नाही. हेना सुट्टी आसते सोमवारी. चार दिवस राहून जा. असं ती म्हणत्या, खरं ता पूर्गीन एवढं पाठ केलंय चांगलं आणि टीचर म्हणते चांगलं तिला हे हाय ते हाय आणि तिज उगच नुकसान करू नकोसा. हे ते चांगलं स्पीच करत्या ती, बोलत्या डेरिंग हाय आता काय म
म त्या दिवशी शनिवारी कर आणि मग जा ना. ते काय कार क्रम दहा पर्यंत आवरतोय, खर काम आवराय बी पायजे.
काम आवरत नाइ न त्या दिवशी आणि सकाळ-सकाळी भडजी फोटो पूजून जातोय.
होय सोड सगळं आवगड रिक्वेस्ट कर. राहू वाट टालय सोड, मला बी कंटाळ, थकलोय बाई मी बी
होय. पलीकडच होय रानात?
होय. दोन दिवस राहायचं म्हणलोय बगू आता काय होतय, ह्यांना पण पेस मिळत्या ग तेवढीच
होय होय.
आस राहायचं म्हनालोय
ते पण हाय आणि कसं पोरांना पण जरा चेंज होतोय.
हा.
आपल्याला पण जारास तेवढंच. ती लागल्या राहा कधी जायचं सांग? राहाय कधी जायचं सांग? मग जाऊया काय तिला आली कणी मम्मीला सोडतच नाही. तु रहा. तु रहा नाही तर मी तिकडं राहाय येतो असं चालू असतय तिज
असुदे की पा, तुम्ही कधी तरच भेटताय ग
हम्म.
एक, दोन, तीन महिन्यातन च भेट तुमची मोस्ट ऑफ म्हनून ती तशी करत्या ग
आज घेऊन जावा म्हणालतो तिला खर आणि टू व्हीलर न वाऱ्यात नको म्हणलं. वातावरण आज गारच. पाऊस बी चालू होता जरा - जरा
हा हा
ह आणि हाय व्यवस्थित तब्येत आणि कशाला मुद्दामन म्हणून बिघडवायची तुझे एकदा जर झाल सर्दी की ऐकत नाही
ह हा
बर्या पैकी ते आता दोन महिने होत आले तर काय नाही हाय व्यवस्थित हाय काय तर घरात सगळ्यांना इशूला गरुला सर्दी झालीया आता तीजानं नंबर कधी येतोय तिला लगेच स्कॅच करते दुसऱ्यांना झालं की मी तिला लगेच
शिव पण जर जरा जरा खोकालता बाई आणि कमी आल आपला आपणच
तिझं पण कसं हाय मध्ये गरवा असा, होय.
लक्षच देत.
हा आणि आमच्याचं लगेचं छातीच भरतीया गं म्हणून प्रॉब्लेम होतोय म्हणून भीती वाटतीया हम्
खरं रिझन सापडायला पाहिजे की आतापर्यंत
तिला घशाला हे किनाही एक नाही ग्रंथी आहे तिला सुज इत्या त्यामुळे तिला ते होत ती कधीच अजूनपर्यंत तोंडानंच श्वासोच्छवास कधीच नाकावाटे शासोश्वास घेत नाही नाकात दोन्ही साईडला तिच्या मास मास हाय त्यामुळं ते नाक असं झोपलं की नाही पॅक होत्या म्हणून तोंडा वाटते घे मग तोंडानं डायरेक्ट जंतू जात्यात न्हवं त्यामुळे ते कफ हुतोय त्याचं इन्फेक्शन होतय तिला धुळीचं तेन तिला ऍलर्जीचं हाय झाडून बिडून काढलं की नाही ते विचारलं की सगळं झालय सगळं झालं ते म्हणत्यात मोठी होईल तस ते कमी होईल
होय
काय असं म्हणजे हा हे करायचं नाही पंधरा वर्षापर्यंतच तीचं बघायच पंधरा वर्षानंतरनं ते जर मा अस नाक नाकाचं म्हणजे चेहऱ्याचा आकारच बदल जातोय नाही मोठं होईल तसं मग ते नाक पण तसं म्हणजे मास आहे तेवढंच राहून नाकाच साईज वाढली तर त्याचा काही इफेक्ट तर तिला जाणवणार नाही ग्रंथीचं पण ते कवर होऊ शकतय खरं ते तिचं जरा आता ऑपरेशन केलं एवढ्या लहान वयात तर तिला कायमस्वरूपी त्रास राहणार तिला क्लायमेट चेंज झालं की शिंका येणं डोळ्यातनं पाणी येणं नाक असं गवगव करणं म्हणजे सर्दीचा त्रास ह्यो कायमस्वरूपीच राहणार तिला कायम कुठे जाईल तर मास्क वापरायला लागणार धुळीची अ‍ॅलर्जी होणार धूर असं तेन तिला नाही सहन होणार मग त्यापेक्षा तुमी ते होत अस कमी तर तेच हे करा कायमच अधू कशाला करताय तिला
अ होय सोड
असं डॉक्ट
तरी पण ते नाकामध्ये एक एक थेंब रोज झोप ताना अ बदाम तेल घालून बघ की
व्हय भीती वाटत्या ग काय पण करायल्यात खरं हिला वेगळंच त्रास आहे न्हवं म्हण
हा हा आणि मी तुला त्या डॉक्टरने हे सांगितलं नव्हता. जेव्हा नाक पोरांच सर्दी होईल. त्यावेेळेस आपली करंगळी तुपात बुडवायची देशी तुपात. आणि ते नाकात सोडायचं नाही. म्हणला फक्त जे साईड ला तिके आपला जेवढं बोट जाते. तेवढं घालायचं आणि असं गोल फिरवायचं राऊंड. लागायला पाहिजे. त्या साईडच्या केसांना आणि तुला पण सर्दी झाली की नाही करून बघ काय. आपला तवा श श्वास होत नसते. मग तस केलीस की नाही नाक लगेच हलकं हलक वाटते. मी स्वतःवर ट्राय केलोय ते.
होय. देशी तुपात आता देशी तूप आणायला पाहिजे तेवढ्यासाठी चाल तेय. ठीक आहे हा हा.
तस मी ट्राय केलोय.
ह मग माझ तिचं कस आहेय. मी कुठलाच घरगुती नाकाच्या बाब मी तरी काय करायला बघत नाही. वरण काय शेक द्यायचं. म्हणजे वरण काय करायचं ते करतोय मध आणि आल्याच तर मी देतोयच ते तिला प्यायला. ते मला इफेक्ट लहानपणापासून ते आहेच आल मधाची छोटी बाटलीच आणून ठेवल्या. ते यासाठी स्पेशल माझ्या कपाटात
भगेश्वर जिच्यापासून बरं वाटतय ते तर करायला पाहिजेच.
होय.
तेच म्हटलं, ग बाकी काही नाही. पोरांना त्रास झाला की नको वाटतय.
नको वाटते. हो आणि तिज कसंय झोप तेन लागत नाही. तीला लई तडफडत्या तिची झोप झाली नाही. की आमची बी झोप होत नाही. मग उगच तेच्यावरच चिडचिड होत्या. तिची पण चिडचिड होत्या. असं होतंय. तिला श्वासच नाकच पॅक होतात ना. त्यामुळं, नाकावर ते श्वास च होत नाही. तिला असं गुदमरल्यागत होते असं. आणि घोरत्या लय.
हा, होईल घे कमी मोठी होइल तस.
हम्म, आता मग जरा आहे तस बऱ्यापैकी कमी. तिला पहिला उलटीचा त्रास होता. जन्मल्यावर म्हणजे, पहिले पाच महिन्यानंतर
पण कशामुळ ते झालंय? कि दूध जास्त पिल्यामुळे तिला लगेच कफ होतोय. असं काय आहे?
हा दूध तर पूर्णपणे बंदच करायला सांगीतल. डॉक्टर न दूध बंदच आह. ती जवळ जवळ वर्षाच्या असल्यापासून दूध बंद आहे. कधीतरी म्हणजे कधी तर म्हणजे रोजच थोडस भात खायली. तर भातात घालून. ते पण आमटी तिखट. नाही तर शक क्यतो. वरण केलं की मग दुधाच काय विषयच नाही आणि केळ तर एवढं तिला आवडते केळं द्यायचं नाही. कफ आहे मी मुलाला हा केळ भरपूर आवडते तिला आणि पर सगळी फळ खात्या. खर फळांना हे जरासं तर म्हणजे फळं गारच असतात नव्ह. त्यामुळं तिला ते हो तेच टफ सगळीच. दही, ताक काय नाही
दही तर शिव पण खातच नाही सोडा आमची पोर दोनीच्या दोनि.
ह हिज फेवरेट आहे सगळं ते.? तिला जे खाऊ नको. असं डॉक्टरानी सांगितल सगळ तिचंफेवरेट आहे. आणि तस असते सोडा आपलं पण आणि आपलं पण तसच आहे, की आपण जरासं अं म्हणजे डॉक्टरन सांगितलं हे खाऊ नका, ते खाऊ नका, तर आपल्याला ते खाऊ -खाऊ खा
होय बई!
ह आणि म तिकडे गेलो आणि मम्मी काय करते खा खाऊ दे! खायला देत नाही, आतापासून तोंड पाळते असं करते आणि जबरदस्ती काय तर घालाय बघत्या तिला आता सवय लागून गेली, ती मला पहिला विचारत्या.
खाऊ काय.
हा डॉक्टर न खाय नको म्हणलंय ना मम्मे. गोरई खा म्हणाले खाऊ? असं सांगत्या, आणि खात्या एकदा होय द च हा. ते मलाच कस तर वाटते, आणि एक गोष्टी अशा आहेत मी खातन सुद्धा म्हणजले मला कस तर वाटते.